हॅलो लागला की ग.
होय ग अग माझ्या माझ्या त्या टास्कला एरर आलता. माझ्या त्या टास्क ला एरर आलेला माझे पूर्णच झाले न्हवते. माझा माझे पण पंधरा काय सोळाच फोन झाल्यात या नंबरला
होय. म काय झालं पुढ आले.
क्या? त्याच्यानंतर स्ट्रिंग एरर काय? तर आलंय आणि ते सगळ्यांच्या मध्ये टास्क बंद पडल्यालीत तवा माझं पण बंद पडल. आग मला येईनाच झालय फोन लावायला.
पण कनी तुला कॉल ह् हम् हम् हम्म हम्म. हम्म.
गावास न कधी येणार आहेत विचारलो
आता येणार की काल हॅलो ऐकू येईना.
आत्ता आलं मध्ये आवज येईना झालता. बोल की
अग काय ग काय कराय लागल्यास किती आवाज यालाय.
अगं समोरचं बांधकाम
अग तुमची ती मंडळी येणार आहेत. गावासन. बर बर दावा न भुगू. कधीये? आज येणार, हाय गं.
हा हा हा. तू असा हम हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो! हॅलो!